हॅलो
हॅलो
कायं चाललंय
शिवणं कामं
हम्मं बोलां
तुम्हीं कायं करतांय
जेवणं
आत्तां
हम्मं
बरं बरं बरं तुम्हीं जॉब करतां
नाहीं
मंग हौऊस वाईफ आहे कां
हम्मं
हम ठींक आहे ठीक अ खोबरेची बर्फी करणारं होतां नां
नाहीं केली हम्मं
मंग ते रेसिपी सांगा की आणि थोडां शिस्तांत सांगा कायं नाहीं पणं असं म्हणजे व्यवस्थितं ऐकू येतं नाहीं नां आम्हांला
हम्मं सांगू कां
हां सांगा की
हम्मं हम्मं हम्मं हॅलो
हॅलो.
कुठं?
हा सांगा की
ओलं खोबरं बारीक करून घ्यायचं. किसून घेऊ शक ता किंवा मिक्सरला ला सुद्धा बारीक करून घेऊ शकताय. बिना पाणी टाकून त्याच्यानंतर ते अ भाज जून घ्यायच. जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत
हा.
हम्म भाजून घ्यायच ह. अ त्याच्यामध्ये उं. उम त्या साखर टाकायची. अ अ. म्हणजे खोबर आणि साखर असं जुळून येईल, एवढी साखर
म्हणजे अ साखर बारीक पावडर करायची का तसंच टाकायचं?
अखंड साखर, बर्फी त्याची तयार होईल अस. एवढी साखर जास्त जास्त टाकायची नाही. हा त्याच्यात वेलची पूड टाकायची आणि दोन्ही मिश्रण मिक्स करत तो, जोपर्यंत आटत नाही तोपर्यं त मंद आचेवर हलवून घ्यायचं.
हा.
आणि त्याच्यानंतर ते थंडगार करत ठेवायचं, सगळं
हा.
हुं. आणि अ. एका प्लेटमध्ये काढायचं, त्याच्यानंतर ते थंड झाल्यावर उम्. त्याच्या आ.
मिश्रण थंड झाल्यावर काय?
हा मिश्रण थंड करून घ्यायच आणि त्याच च्या वड्या पाडायच्या. उम् चाकू न.
हा.
आणि त्याच्यानंतर ते सेट होयासाठी अर्ध्या तासात अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतंय.
हा.
उम्.
म्हणजे वड्या छान पडतात का?
हा.
ओके.
हुं.
तुम्हाला ते नवीन नवीन पदार्थ जे हा, म्हणजे आस
बनवायला आवडतं आणि खायला पण आवडत. हुं.
हा हा. चांगली गोष्ट हाय.
हम्.
म आणि काय चाललय?
काय नाही.
ठीक ए. मग कोर्स करणार होता ना, काय झालं कोर्सच?
करणार आहे तीन महिन्यानंतर करणार आहे.
पण जून पासून तर चालू करणार होता की?
हा हंग घरगुती जरा अडचण आली त्याच्यामुळं.
हा, हा.
हम्म!
अच्छा!
बाकी कुठं फिराय जायचं वगैरे काय आता प्लॅन पावसात न.
नाही वा पावसात न पावसातून नाही फिरत.
पा पा पावसातूनच फिरायचं असते फिरण्याची
पण पाऊस पाहिजे की पाऊसच नाहीे आहे ना.
आता पाऊस पडून गेलाय ना, सगळीकडे हिरवळ झाली ना जायचं फिरायला.
हा. बघुया.
हम्म!
टायपिंगचा कोर्स करणार होता ना?
नाही.
एम एस सी आयटी वगैरे काय करणार होता म्हटला.
नाही नाही, तुम्ही करणार आहे काय?
इच्छा होती.
ह् स्पीकिंग स्पीकिंगच पण करणार आहे ना?
हो.
ह कधीपासून.
अजून काय तसं ते फिक्स नाही आहे बघुया.
मग त क्रीम आहेत त्या चांगल्या आहेत ना.
हो मी स्वतः यूज करते.
कोणती म्हटला?
रूपमंतंत्रा.
फेसवाश.
फेसवाश.
क्रिम.
होटपोटजेल. आता मी तुम्हाला फोटो पाठवलाय ती त्याच कंपनीच्या आहे, फक्त नाव वेगळं आहे, वर्क त्याचं तेच आहे.
ओके!
हम् यूज करून बघा यूज करून बघा फरक पडतोय. कंटिन्यू युज करायचं मदी गॅप ठेवायचं नाही.
ठीक आहे ठीक.
हम्म! बाकी तुमचं कसं काय चाललंय काम?
आहे रोजच शिवायचं त ब्लाऊज.
ह ह.
हम्म!
शिलाई कती घेता.
सलाई दोनशे रुपये बिना डिझाइनचे डिझाईन धरून अडीचशे, तीनशे
ब्रायडलच.
ब्रायडलचं सातशे. खरं आमच्या इथं तीनशेच देतात.
हम्म. आमच्या इकडं महागाय.
हां.
ब्रायडलच. त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं.
हा.
हम्.
आणि
तुम्ही, ड्रेश शिवता काय?
ड्रेस शीवतोय. पण आता नाही. कारण की, ब्लाऊज अ भरपूर आहेत ना. शेवायला.
हम्, हम्.
त्यामुळे नाही शेवत. स्वतःच तेवढं शिव
फॅशन डिझायनिंगचा कोर्स झालाय काय?
नाही -. स्वतःची कलाय ही.
होय, काय?
हा. फॅशन डिझायनरला कुठे, जाऊ?
कुठल्या, ॲपपवरुन?
आपल्या युट्यूब चॅनलवर.
हम्म.
हां. सायली डिझायनर.
ओके. समजतंय काय, त्यांचं शिकवलेलं?
होय. छान शिकवतात ते.
ओके- ओके.
एकदम परफेक्ट फिटिंग येते.
ओके.
मुलांचं शिक्षण. मुलं कुठेयत, शिकायला?
आणखी. इंग्लिश मिडियमला.
आमची पण इंग्लिश मिडियमलाचयत. तिथे कुठे दिसली नाही.
के म लाचयेत.
हा पण, दुसरं हाय काय? कॉलेज ग कॉलेज की शाळा?
हं. शाळेपासू- शाळेपासून कॉलेजपर्यंत. सगळं हाय तिथे, एका जाग्यावर.
अच्छा- अच्छा.
हम्म.
आमच्या इथं पण छान शिकवतात, शाळा.
हम्. शाळा शिकव ताय. आमच्या इथं, शिक्षण शिकव
शाळेत शिक्षणच म्हणते मी. छान शिकवतात.
हम्. आजकाल इंग्लिश मिडियमलाच, जास्त तर मुलं घालायला लागल्यात, ओ. स्कोप त्यामध्येचय ना. स्कोप त्यामध्येचय आता.
हो. इंग्लिश शिवाय त काहीच नाही, ना.
हम्म.
मुलांना चांगलं शिक्षण जेवढं असेल. तेवढं, मुलांचा पाया घट्ट होतो.
हम्म.
त्यामुळं, मुलांना शिक्षण चांगलच पाहिजे. पूर्वी कसं, मराठी शाळेमध्ये छान शिकवत होते. शिक्षक सर्व. पण आता काय झालंय, पगार घ्यायचा जास्त. आणि मुलांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. असं झालंय आजकाल.
व्हय. बरोबरे तुमचं. बर ठेवू काय?
ओके.
ओके.